हॅलो,
हा, येतोय का आवाज ताई?
हा रेंजचा प्रॉब्लेम येऊ लागतोय.
हा कट होऊन गेला होता ना त्याच्यामुळे
हा, हम्म-हम्म रेंजचा प्रॉब्लेम ये ना.
हा. म आता ती म्हणजे कुटुंब असेल म त्याच्यामुळे मग राहील, म दोन -तीन महिने नंतर उलट मग तिला म्हणा बाई आठ दहा दिवस आधीच आणायचं म्हणजे म डिलिव्हरी नंतर थांबता येत मं, हे घे गं. असं
म आता काय तिला अं पंचवीस तारीख दिलीये, पुढच्या महिन्याची मग ती काय तीस तारखेपर्यंत येईल, मग कितीतरी दिवस राहीले
हा ना सार ख्याच ये मग यांच्या आमची बाई त्याच्या तारखा दिलेल्या आहे म
हम्म, तिची इथली ट्रीटमेंन ये सटाण्याची.
हा का, मी इकडे ठेवलेलेच, दे.
कुसुमपेक्षा मी ये ना इकडे जर आली ना त्यांच्या घरच्यांना सांगणार च, नही इकडं मालेगावला ते आपला दादा भुषेच नाही का दवाखाना कमी लागतील, हम्म
हा आणि
शिजर हा विषय ते घेत नाही नॉर्मली घेततात सहसा.
हा-हा, हा तेच करायचं काय नाही. सगळ्या सुविधा आहेत तिथं, आणि आमच्या इथल्या तर बरेच जणच्या तिथंच झाल्या आता डिलिव्हरी.
हम्म, मग अ त्यांना काहीच बोलायचं नाही, हं आपल्या मनावर ये इ पोरगी माझ्या जवळ राहिलेली ये, त्याच्यामुळे ती काहीच नाही आ सांगणार. पण नाही तिकड मला असं कर का तसं कर, ही मोठी पोरगी ते आयकी होती. ती सासरचं जास्त, हि नाही ऐकणार सासरंच.
हम्म- हम्म, नाही ते काय डिलेव्हीचं काही टेन्शन ये ते अम्ब्युलनसवाल्यांना सागून ठेवायचं ये. काई नाही कुठेही सारखेच राहते एवढं काही विशेष नाये ते. काही नाही चांगलं आता आमच्या इथले बरेच जण
हम्म स्वतःच्या याच्यावरच राहत ना हिमतीवरच राहत. ना ते पण मग ते काही वेळेस अ. खूप रिस्क राहिली त्यांचं घरचं मग त्याला आपण भीती दाखवतो पण याला काहीच नाही ना.
काकलून हा. तो प्लॅन बनवलेला दारात हा. ते पाठवलंय हा हा. ते सर्व पंधराशे स्क्वेअर फुट येतं ते मी याला विचारलंबाकी अणि ठरवलं.
बाकी काही नाही मग.
हम हम.
हम्म.
मोठ्या मुलीला पहिली मुलगा आहे का मुलगा आहे ना तो मागे झाला होता तो. मागच्या वर्षी ह ह ह हा फक्त त्याच्यात काय केलं त्याने. टेन्शन आलं
टेन्शन नाही तुमचं काय काम चाललं मग.
का नाही आमच काय गहू काढलेलं आहे पसरवत आहेत पावसाच राहिल ते. माणसं बाहेर आहेत भरायला बसा हे करू त्यांना मगं काड वीस गुंट राहून गेलाय रस्ता नव्हता तिकड साईडला लई ओल हो- कांदे वगैरे चांगलेच काम चालू आहे. हो तीच म्ह. हा हा ऊनच इतका आहे. हम्म. म्हणजे पाहून घ्या तुम्ही उन्हाचं डेंजर काम आहे. टाकून दिलं मी तुम्ही पाहुन तून मला फोन करा.
गहु द्या मोठ्या मशीनवरच काढून घेतला अस.
हा मोठ्या मशीन वरच काढून घेतला. पावसाचं वातावरण होतं त्या शुगारा काही ते काही बर काढला गेला होता. हम तस शेत. डोक्याला तान तु केला तड हम्म.
आमची आता ऊन चटणी होऊन गेली. वाघची आता खत माणसं लावून घेतील. तील खतं लावून घेतील मग काय नाही मग.
मग ये तुम्ही कश्या? त लावता ना त्याच्यापेक्षा गांडूळ बेड करून आणि गांडूळखत लावायचं हो त्या यांना म्हणजे लवकर लागत. त्याचा फायदा पण जास्त राहतो. आणि याचे झेंडूचे रोप आणून आणि बाग सेठवायचे आधी रोप लावून ठेवायचे बागेमध्ये.
हो का.
हम्म त्याच्याने म मधुमग शिका येतात ना त्याच्या फुलांसाठी जास्त येतात ना मग ते परागी बवणार. पण गाडस सेट व्हायला मदत होते ब त्यात.
ना आम्हाला पेटी आणय मागवायची तुम्हाला आयडिया आहे का पेटीची ते?
हो आहेत नाही आरायची असतात ना त्यांच्याकडून घ्यायची ना. आहे हा. आणि बागाचा आता तुम्ही पानगळ केली ना? हम्म, हम्म, हम्म म चांगलं वाट
मस्त बाग सेट होऊन गेला होता
हम्म, हम्म, हम्म मत मदना बा फवार नाही च मधमाशा मरून जातात ना त्याच्यामुळे मग आणि थंडा वा फुल राहिलय का मग बघ तुम्ही आत काई ना झाड हे केले ना अशामध्ये तुम्ही आधीच झेंडूचे रोपं लावून ठेवायला पाहि तिच्या रेमिंग मध्ये म्हणजे म पान झाली ना फुटवायच्या आधी बरोबर मग ते फुलं येतात ना त्याच्या बरोबर येतात मग आणि ते सूत्रकृमी झाडं मरतात ना सूत्रकृमीचा विनाश होतो ना झेंडूमुळे मग
ह, ह
हम्म त्याच्यामुळे बराच फायदा राहतो झेंडूचा
हो ना आता झाड मर होते आमची थोडी, थोडी
ते अचानक मरतात ना मग ते सूत्रकृमी असतात ना ते मरून जात झेंडूमध्ये लिक्विड असतं त्याच्या ते मुळांमध्ये ते मरून जात झेंडू आजूबाजूला लावला का
हम्म, हम्म
पण तुम्ही झेंडू बागेत राहूच द्यायचा
लावावं लागेल यावेेळेस मग
हा, हा दोघे साईड ला दोन, दोन झाडं लावून ठेवायचे फुलं बी कामात येतात आणि असं बी मधुमक्षिका ते कायम स्वरूपी बागेत तयार होऊन जातात ना मग
रोपच हे करावं लागल
नर्सरीमध्ये रोप भेटून जातात ना
हा
काही चार पाच ट्रे बी आणले ना जास्त नाही लावायचा चार, पाच ट्रे आणायचे एक एका लाईनीमध्ये दहा झाडं लावायचे एका लायनीमध्ये दहा झाडं लावायचे म्हणजे मधुमक्षिका शिकात ते यायला तुम्हाला तिथ कस त्यांच वावर होउन जातो ना मग आणि अस नाही ठिकाणी, ठिकाणी थोडसे कागद पेपर टाकून पाणी ठेवायचं मधुमकशिका बरोबर राहतात मग
ह
हम्म असं बाकी आजुन
बाकी काही नाही
क नाही काल का
हा काल होत नव्हता ना
मग कस काय आज कस काय झाल होतं झालं होतं काय
नाही कालच टास्क हे केला आण मग हे केलं ना मग काम हम्म
केली नव्हत का तुम्ही
ते परत नवीन झालेत पहिले केलेलं नव्हतं मी काम
नाही का
हम ह परत पूर्ण भरलं तर मग ते काय होतं काय माहिती मग त्यात
पहिलं पण पेमेंट करतो ना म तु दोन हजार रुपये हा माझे बी राहिले आठ, नऊ कॉल राहिलेलेत अजून
हम आता हा कॉल संपल्यावर मग काय करायचं का? काही नाही
परत दुसऱ्याला एका व्यक्तीला चार वेळा कॉल करू शकतो आपण
हम आणि ते मार्क म्हणतात ते मार्क पाच पैकी पाच ते काहीच
मग भरायचं ना एक चार पाच मार्क भरवून द्यायचं आणि पुढे सरकून द्यायचं ना
हम्म
हम
तेच ना
हं माझे तर दोन तीन काॅल जास्त झाले ना दहा बारा मिनिटं मला वाटलं काही नाही होत ब आता त ते कॉल अलाउड असं केले नाई त्यानी डायरेक्ट वाया गेले माझे म्हणून दहा मिनटं झाला का लगेच फोन कट करून द्यायचा
हो का? हम
हो झाला का तो कॉल रि त्याच्यात ऍड होत नाही अव
हम्म
अस मा त्याने संपवून देते चार चार पाच पाच मिनिटं बोलून सगळ्यांना म्हटलं होऊन जाईल म्हंटल मग
हम्म
किती वीस कॉल याचे पाच पाच मिनिट बोलून हे केलं तरी होऊन जात.
बाय का नाई फोनच ऊचलत नाही आता जोती ताईला पण करते
नाही आधी फोन करायचा आधी फोन करायचा हा मग मग ह हा मग इकांना फोन करायच असं करायचं
हम्म
डायरेक्ट नाय करायचा आसं
तेच करते
हम्म हम्म काही नाही मला अजून सायंकाळी करा वाटल्यास माझे दोन होऊन जातील उद्या दोन करून घ्या चार होऊन जातील तुमचे मला असं करायचं
हम्म
जायच मग काही नाही अलाउड आहे चार चार चार कॉल. करताय का अजून तुम्हाला दोन केले ना अजून दोन केलेत होऊन जातात माझे ना तुम्हाला चार
हम्म
प्रतिभाला फोन केला ती मी काय शेळ्या पाजून राहीली शेळीं व आललं होतं मग थोडा केला
मी पण केला होता.
हम्म हम्म काय म्हणत होते?
तेच सांगत होते.
मंजुशाला करायचा आ हिला आकांक्षाशाला करा तिच्या मम्मीला करा
हम्म
ज्योती पाटील आहे माधुरी वाघ आहे माधुरी वाघला तर बोलणं सुचत नाही काही
नाही
मी एकच केला बाई त्यांना नुसत ते दहा मिनट कसे होऊन गेलते मला केव्हा संपतील आणि केव्हा नाही असं होऊन गेल होत हम्म. काही गप्पा बी मारत काही विषय बी काढत नाही वेगळाच एकदम हळू हळू हळू हळू चालू होतं त्यांचं.
एक एक ला नही स
नाही मग अस फॅमिलीच काही ते अस बोलल त मग होऊन जाता ना. हम्म, काही नाही हो आपला अशा बि गप्पा मारल्या तर काही टेन्शन नाही एवढ फोन तर रेकॉर्डिंग, ते एवढ कुठे हे करताय ते.
इंदू ताईला लावला होता. इंदू ताई पण नागली दळायला गेल्याय.
हा हा नागली दळणार होत्या, कालच दळणार होत्या. काल तिकडे ऑफिसला बोलवल कुठे आल्या होत्या. आल्या होत्या ना त्या लगेच गेल्या मग.
हम्म, नाही ना आज, तरी मग वाळली नाही ती वाटत तर मग आज दळताय. घरी राहिल तर मग तिला हात फिरून फिरून
हम्म हम्म, काही नाही काही उपयोग बी झाला नही काल बोलवून.
काहीच झाल नही.
नुसता येड्यासारख बोलवता. नी मग कस लखनापूरला किती काम होऊन गेल असत बर का काम.
हम्म मला ना ते गट ऑनलाईन करायचेय. ते ग्रामपंचा च्याइत वर टच होत नाही बटन तर पुढच सरकत नाही ते. सर्व बरोबर भरल जात. ह
आता लगेलग प ती दिदीचा डाटा येऊ लागेल पुढे.
ये माझे घट्ट लॉक झाले पाहिजेल होते. आज तीन बाया भरल्या मी. चौथी बाई भरते.
तर पुढच सरकत नाही.
काय प्रॉब्लेम असेल ना साईडला. काल बी सर तेच म्हटले, साईड चालत नव्हती ना काल.
हम्म ग्रामपंचायत वर आल का ते क्लिकच होत नाही तिथ.
हा हा हा
हम्म
करून बघायच. नाही तर मग कोणाला पैसे देऊ द्यायचे शंभर दोनशे रुपये गट भरायचे. गटाकडून घऊन घ्यायचे आणि देऊन द्यायचे. त्यांना पैसे. अय वाजू न करून देते थांब. लई किचकट काम होवून गेले ते कट त्याच्यामुळे कोणी डोकावत नाही जास्त. अस
कोण करल ते काम.
करून देतात करणारे. मी विचारून पाईल कुणाला करून देतील तर. नको रे श्री शांत बईस ना. आयडी देऊन द्यायचा करून देतात.
करतील ते विचार. अव मी देऊन देईल मला ना माझे दिदी येईल मला ना टेन्शनच वाढून गेलय.
विचारुन घेईल, गटावाल्यांकडून घेऊन घ्यायचे पैसे. हम्म, भरून द्यायचे. ती जयश्री वगैरे कोणी करत असेल का? मी तिला विचारते. नाही माझी बहीण आहे ना जयश्री, तिला आयडी देऊन देईल ती कर ते ना तिला विचारून घेईन मग काय घेते ते दोनशे रुपये घेते का दीडशे रुपय घेते.
अ विचारून बघा मग.
हा विचारून बघेल मी तिला.
हम्म
तिला इन्व्हर्टर दिल्या जातील. पासबुक दिल जाईल. करून दिल मी ते.
हम्म हम्म
कस हो तीच कस आहे एकटच मुलगा आहे. एकट नवरात ते कस घरातल्या घरात त्यांच होऊन जात. आपल्यासारख्याच्या मागे दुन्याच कावस राहत.
नाही ना मग ते परफेक्ट काम होऊन जात ना म.
ह अस.
ते कायमच माहिती राहिले म्हणे,
ह ह. किती गट आहे तुमच्या. बाकीचे घेऊन आले का तुम्ही बँकेतून?
अहो ते बंद झालं ते. काही मशीन बंद पडलंय. एक महिना होऊन गेला तरी चालत नाही.
प्रज्ञा नंबर घेऊन जा म्हणे आणि मशीन बंद आहे म्हणे ते.
ते नंबर घेऊन जाऊन काय करायचं त्याचं. पुस्तकच नाही भेटलं तर मग उपयोगच नाही ना त्याचा काय.
थांबा मी करते हा तुम्हाला फोन लगेच थांबा एक मिनिट.